तो म्हणालता
हॅलो
हा येतो काय आवाज?
हा येतोय येतेय
हा दुसरा कॉल आला तो रिसीव केला म्हणताना तुम्हाला केला नाही. हॅलो, हा दहा दहा मिनिट म्हणजे ते काय मैत्रिणी आहे म्हणजे जवळच आहे त्यामुळ काही वाटलंच नाही. म्हणजे त्याच्यात ते फोन कसा करायचा दाखवायला गेला अन तो लागला मला आला कॉल म्हटलं
हा हा हा हा हा
हम्म ते आत्ता कालपासून जॉईन केल्या मग आता तिचं तिला वेळ असणार ना अजून पूर्ण व्हायला हो ना
काय ते काय माहिती आता पण त्यो ग्रुपला कस लिस्ट आल्या नंबर जेव.
काय माहित हम्म बघते बघते की आता बरं. होय. होय, माझा नंबर ये का बघाय पाहिजे.
माझा नंबर तर नाहीये पण तरी पण म्हणलं रिक्स नको म्हणून म्हणलं.
बर बर बर चालतंय की, काय झालं ते मार्किंग केलं नाही. मग मार्किंग कर. हे एक पार्किंग
तुमचे अजून किती कॉल ये.
तीस जुलै होय, आत्ता माझा हा तेरावा सुरू आहे.
हा हा हा हा
म्हणजे माझे अजून सोळा सतरा सतरा कॉल तर पाहिजेत मला अजून आणखीन काही म, उठली का नाही बारकी?
नाही नाही, झोपली अजून
म्हणजे निवांत झोपत्या म्हणा.
होय होय, झोपत्या झोपत्या झोपत्या.
तेवढंच आपलं काम पण होतंय ना
चारला उठणार अग ती
हा माहिती आहे. ते घेत
हम्म हम्म हम्म
चारला उठले की निवांत उठते का रडतच असं
नाही नाही नाही रडत वगैरे काही नाही उठते आता
चार वाजता येणार हा हा हा हम्म- ते कस आहे की मुलांच असते ना आत्ता दुसरा आहे म्हणल चला म्हंटलं
होय का
हम्म मग तिला अजून नावगे असणार ना म्हणजे तिला वेळ असणार खर तिच्या म्हणजे ऍपवर तर मेसेज आलेला आहे.
हा हा हा
ॲपवर म्हणजे आलेलं आहे की, टास्क एकतीस जुलै पर्यंत पूर्ण करायचंय म्हणून होय, आलाय मेसेज तिला
मग करावं लागत असेल मला वाटतंय.
होय करायला लागणार आहे ते मी एकच पाठीवल काल, काय माहित नाही आता जाई ना म्हन होय तेच की, आज उद्या आम्ही जाय जाय जरी केलं तरी चालेल, म्हणजे रेंज मध्ये असणार आम्ही हाय नाही.
हा हा तुम्ही म्हणजे तुमच्या सोबतच येणार हायेत का त्या फिरायला?
होय होय होय.
हा मग काय नाही मग दोघी तीतल्या तिथं, असल तर होईल.
होय मग तेच की, दोघे आम्ही सोबतच असणार हाय
हा हा हा हा.
त्यामुळ काय सांगता येत नाही. मग काय लागला कॉल, तर बोलू शकतोय खर तरी पण रिस्क नको, आपण एकार्धा शिल्लक ठेवलेला बरा किंवा दोन आ म्हणजे काय रिस्क तर नको ना, मग गेल्यानंतर मग तिथं लागलंच नाही तर बारा वाजेपर्यंत कॉल तर, मग अवघड होणार मग.
हो हो हो.
हा मला कधी काल मारला नव्ह. नाही नाही ते पूर्ण केलेलंच बर.
हा म्हणजे मला एका लेडीजच पण फोन आल्यात, मग ती पण करतो म्हणली आता.
हा हा हा. तुमचे काय लवकर होत असतील आता मग?
आता बघू की, एकतीस तारखेपर्यंत करायचेच आहेत म्हंल्यावर आता
ह होय.
हा. तुमचा आता हा कॉल झाल्यानंतर मग तिला, तिला लावते.
बर बर, मग मी अनेक करते कि मग.
म्हणजे आता तुमचा आलाय ना इकडून, मग म तिकडून तुम्हाला कराय लागणार.
बरं बरं बरं.
हा हा हा.
तेचं एक आपण आता आपले पाच कॉल झाले तरी चालतात ना? म आपले पाच होऊद्या, मग तुम्ही दुसऱ्याला जॉईंट व्हा अस मी म्हनाय लागलोय, मग मी पाच कॉल पाच कॉल मग मी तिकडं माझ्या मैत्रणीला करेल.
मला वाटते पाच आपले कॉल झाले असतील, मला वाटतं असं.
झालयं.
कारण सकाळी दोन वेळा तुम्ही बोललं ना?
एक वेळा कि एकदाच झाला. त्यांचा तुमचा एकदा आला, स तुमचा एकदा आला पहिला मी केला मग तुम्ही केला. एकदाच केला.
नाय नाय दोन वेळा झालाय वाटतं.
हुं.
आणि का म्हणजे सकाळी एकदा झाला, आता मग अं एकदा असं काहीत झालं.
झालं.
आता कॉल तिथ वर पडत्यात बघा, कॉल चेक करायचे तिथे वर येतात. आपण किती वेळा कोणासंग बोललोय ते.
कळतय काय?
हा मी मघाशी नंबर तुमच बघितल पण, तुमच्या चार झालंत. टोटल माझ्यासोबत मग हा हा मला वाटतंय.
असं वाटतंय.
हा असं वाटतय मला म्हणजे मी हिकंड एक आता एक केला म्हणजे मग झालं असं.
चालते मग तुम्ही आता करा मग परत आणि आपल्याला लागला तर ठीक. नाही लागला तर मग दुस ऱ्याना हे करूया.
हा हा, चालते चालते.
हो
हा चालेल.
आणखीन काय म?
काय नाह आता.
हॅलो,
हॅलो,
हा, आहे ना रेंज?
हा हाये रेंज आहे आवाज येतो.
हा हा हा,
हा हा हा,
अरे बापरे! झोप यायला लागली आता रात्रभर एक झोप लागलेली नाहीये. लागली तुम्हाला? अवघड आहे. काम एक लोड आहे.
हा हा हा, मज उद्या जर उद्यापर्यंत तुम्ही काम पूर्णच करून जाणार असतीला.
होय जे हातात आहे ते थोडं पूर्ण करायलाच पाहिजे.
हा म्हणजे मग फिरायला जाणाऱ्या म्हणल्यावर मग आता पूर्ण केलंच पाहिजे.
होय. हा, आहे काय? हा.. आलो एक मिनट एक मिनिटं बाबू नेलतो हो बाराला गेले आणि एक ला आले. साक्षीचा संबंध नाही. जे कराय ते करा मी बसले मला कंटाळा आणि मी तो पण दोन वेळा त कॉल करून बोलत बसलो पी एस पर्यंत. हॅलो,
हा हा बोला.
हम, तेच म्हटलं मिस्टर काय आता काय संध्याकाळीच येणार ना तुमची.
हो, संध्याकाळी येतात.
सासरे वगैरे काय करतात? शेत
नाही घरीच अससास सासू सासरे. येतात इकडे कधी कधी तर
हा हा हा,
म्हणजे असं कधीत तर दिवाळीला वगैरे नाहीतर मग असा मुलांचा बड्डे वगैरे असेल त कार्यक्रम वगैरे असेल तर येतात.
हम् हम् हम हम,
काय इथं घरी आलं तर नसेल तर येतात असं असते.
हा, या इचरगंजीला आता कधी आला तर इचरगंजीला या. घरी आम्हाला कॉल करा. मी सांगते पत्ता.
हा हा येतो. हा हा येतो येतो.
ह..
ह म्हणजे इकड मुंबईला त्यांना करमत नाही ना, सासू- सासऱ्यांना.
नाही, नाही तेच तुमचे मिस्टर पण तेच म्हणालते. करमत नाही इथं जास्त, पण काय नाईलाज हाय.
पण आपण आपल्याला कसं करम आता राहिलंच पाहिजे आता. काय नाही, पर्याय नाही, हा पर्यायच नाही आता.
हा..
आणि त्यांना कसं आत कोंडल्यासारखं होतंय मग ते गावी राहिलेले आहेत सासू-सासरे.
रोजचं रानात वगैरे जातात मग त्यांना सवय हाय ना.
फ्री वातावरण असतयं नाही आणि हवा पण तिथं
आणि इथं आतल्या आत बसायचं म्हटल्यावर कुठं फिरायला नाही त्यामुळं लगेच जाता बी येत नाही, थांबत नाहीत.
पंधरा दिवस होते तर मला असं कोंडीत धरल्यागत झालंतं मला असं. कारण समोर घर समोर आमोर बघून सवय, कधी फिरून सवय, हां... तिकडं कोण हाक मारली की तिकडं पळ, तिकडं हाक मारली की हिकडं पळ आणि तिथं काय दार लावून बसायचं.
हवा, हवा यायला सुद्धा जागा नसते एवढं असं पॅक. पॅग बंद असतंय सगळं.
हं...
हा.
गॅलरी वगैरे पण नाहीये.?
नाही गॅलरी वगैरे आहे ह्याला, ह्यालाय म्हणजे गल्लीत हा पावसामुळं मच्छ माशा येतात ना लई.
होय बंद करायला लागतंय मग.
हा माशा मग, जेवणावर वगैरे येऊन बसतात, मग सगळं घानघान होतंय म्हणुन ते बंदच करतोय, हा. नाही तर मग, चालूच असतयं कायम गॅलरी वगैरे.
मोबाईल एक चार्जिंग लावून बोलायची पाळी आल्या मला आता मोबाईल सपला पूर्ण चार्जिंग सपलय.
चार्जिंग संपलय काय?
होय, चार्जिंग लावूनच बोला लागलेय मी, ते कानाला किती गरम- गरम लागालय.
हा. हा. हा.. म आता तुमचा हा कॉल झाला क नाय मग तुमचा फोन चार्जिंग हूदे दहा मिनटं मग ते एका मुलगीचा एक फोन यालाय मला, मग मी तिला करतो एकदा.
तिचेे पण जास्त राहिले असले तर, मग तिचे तिच्याकडं चा मला नंबर द्या तिचा मी कॉन्टॅक्ट करते.
राहिल्यात तिजे पण जास्त आत्ताच चालू केल्या वाटतं, तिनं चार झाल्यात वाटतं तिजे काय तर.
हा मग चालतय तिजापण नंबर द्या मला मग.
हा हा, चालतंय चालतंय. हा, हा. चालेल चालेल, चालतंय.
झालेत आपले पूर्ण.
आता होत आलाय टाइम, थोडा राहिलाय, अर्धा मिनिट.
मला काय एवढ्या वेळात आणखीन थोडा वेळ गेला की चहाची टाईमिंग होतीया, वेळ कितक्यात पळत असतोय, अजिबात म्हणजे कळतच नाही वेळेचं भान राहीत नाही.
होय होय.
अ हं
हम्म हम्म चालतयच.
चला झाले. ज्यांना कुणाला माहितेय
हम् हम ह.